हां हां मी ते सांगाला आ मग तू बरोबर विचारत होतीसना सॅन्डविच बद्दल?
हां मला म्हंजे घरी स्नॅक्स करून खाण्यासाठी.
हां अ तुम्ही सँडविचची बघ एक पहिलं तरं तीन प्रकारची सँडविच म तुला सांगतो फुल नॉर्मली कसं भाजीतनं आपल्या करून खात्यात
हां
तर ते क्री सँडविच नतय आणि तिसरी जेटन
हां
अं माझकडं ते पण हाय तीन जे डायट करत्यात.
ओके.
तर पैल बनवतय आता नॉर्मली काय काज पहिला तर ब्रेड घे. कोण तर बोलवले का मला हां ते पहिला नाईतर ब्रेड घ्युन नंतर हां पहिलं तर बट त्या टाईप म्हंजे तुला तुमच्या फॅमिली लीत जास्त लोक तेनअसले की क्वांटिटी जास्त तीकी नसलं तर चार
ओके ठीके.
ईट टाकून कुकरला लाव चार शिट्टे दे.
हां.
चार सिट जिलीिस नंतर
हम्
आता हवा त्याच्यामध्ये ते टाक खा तेल आणि राय जिरा कढीपत्ता ते टाकून नंद ते आल मग ते बटेटोचं काय करतो हरच सालतीन काढून हे आणि तिला पूर्ण मॅश कर करून नंतर ह करून नंतर तेच मॅश के बटेटो तेन मली टाक त्याला टाकून एक एकदम मिक्स कर मिक्स करू नंतर त्याच्यामध्ये आता मसाले कुठले कुठले टाकायचे पहिला जर तू मिळ िटाग नंतर तू हळद मीठ आणि जरा साखरतेन टाकलीस तर ठीक आहे आणि त्याच्यामध्ये गरम मसाला आणि किचन किंग मसाला तेवढाच
ठीकय.
टाक टाकूनंतर त्याला पण प्राब प्रॉपर मिक्स करून घे अजून तुला कुठलं तर स्पायसेस तुला वाटलं की हां हे टाकून तर जर ते छान टेस्ट आलं तर तू टाकू शकतेस अदरवाईज नाही. नंतर मग तिला हा. अच्छा त्याच्यासाठी तू एक क सॉस पण बनवू श ते स्लाईक मायोनजमध्ये केचअप सॉस तेन टाकतेत माहितय? सोया सॉस तेन.
हा, हा, हा.
ते पण तू करू शकतेस, नसल तर नुसतं एक हिरवी चटणी बन
हु
तुला सांगते हिरी चटणी आणि हिरवी चटणी नायतर आता काय कर ब्रेड घे ब्रेड ला एक साइड केचप सॉस लाव आणि दुसर्या साईडला ती हिरवी चटणी लाव नाहीतर लाल चटणी लाव. दोनी ही सांगते मी तुला मग ट बघल लाल चटणी कसं बनवायची पहिलं तर टोमॅटो घे मिरची अ मिरची घे लाल मिरची त्याला ते ऐक पॅनमध्ये हं ते तेल टाकून त्याला मतलब टामॅटोला अर्धा कट करूनं खा टाक नंतर त्याला मतलब पूर्ण असं फ्राय होऊ दे, फ्र होऊन ते वरचं साल काढून त्याला त्याच्यामध्ये मीठ आल लसून तेन टाकून मीठ आल्लं लसून असं टाकून पूर्ण म क्रश मिक्सरमध्ये क्रश करून घे.
हा.
जर क्रश करून घेतलीस तर लाल चटणी स्पायसी बनवली आता ते लाल चटणीमध्ये तू जरास काय? हा हा, हा. हा. म काय कर आता ते तू चटणीमध्ये जरा सेजवांन चटणी जर टाकलीस ना तरी ते छान स्पायसी छान होतेय आणि ग्रीन चटणीला पण सिमपलय. आता मिक्सरचा भांड घे त्याच्यामध्ये मिरची टाक. मिरची टाकून त्याच्यामध्ये मिरची आलं लसूण आणि आणि कोथमीर तेवढं टाकून त्याच्यामध्ये जरासं दही टाक, कारण की ते चटणी काळ होयला नको आणि नाहीतर बरफ असलं की बरफ टाक.
ठीकय.
चटणी का नाय टाकून त्याला मिक्सरला ग्राईंड ग्राईंड करून ते लावू शकतेच नाय का नाय एक साइडला लावून ते बट आपून ते टोमॅटोची फि पोटॅटोची फिलिंग ते रेडी केलते ना ते लाव लावून आता त्याला ना जरा जरा वरती तेल लावून तो फ्राय करून घे आपलं ते सँडविच झालं नाही तर सँडविचचा तवा येते तवाय ते माहितय? मग ते तवामध्ये तू तेल लाव नाहीतर आपलं नुसतं ते फ्लॅट तवायते तेजमध्ये टाकून आपण फ्राय करून मधून कट करू शकतेस मग ते झाले आता ही असते आपण जे रेग्युलर खात अस ते सँडविच ते आता क्रिस्पी कस बनवायची सेम ब्रेड घे आप आपली लाल मिरची आणि ग्रीन चट्ट आपनी बनवली होते इ चला आप्लाई कर पुू ना लाव त्याच्यामध्ये मग ते लावून तेला लावून एक्ट साईड तू कॅचअप लाव. केचअप लावून नंतर आता आता काय कर अ कॅचप लाव आणि ते बटेटो ची फिलिंग तू टाकलेस ना आता तू पहिलाची सँडविच मध्ये जास्ती टाकलेस ना बरोबर. मग ह्याच्या मध ते ट बटॅटोची क्वांटिटी जरा कमी घे. प्रमाण जरा कमी के बरोबर. ते कमी घेऊन त्याचा आात ते ह ब्रेड ला साईड साईडच ते असते ना ता तेला कट कर कट करून आ त्याला ज असं पाणी वर ती स्प्रे करते भिजाला ज भिजून त्याला काही कररा आता ब्रेड क्रम्स आहेत तेच माहिित बाहेर
हम
त्याच्यामध्ये डीप करून तेलमध्ये फ्राय कर एकदम गोल्डन मग ते झाले आता ते तू ग्रीन चटणी बरोबर खाऊ शकतेस शेजवन चटणी बरोबर खाऊ शकतेस आणि लाल चट चटणी बरोबर खाऊ शकतेस आणि केचप बरोबर खाऊ शकतेस मायोनीची पण चटणी बनवू शकते ते सगळ्यामध्ये चालते हां आता ते झालं आता बरेच लोक असं असत जिनी डायटिंग तीन करत असते ज्याला वेट लूज करायचं असते मग त्यांच्यासाठी ते आतानी त्यांना पण म्हण होते की त्यांनी पण चटपट कायत असं खावं बरोबर मग आता टंथसाठी पण सँडविच बनवायच आता बरेच एक घरमध्ये तर कोणत असत जे डायटिंग करते
हा हा
हा आपण म्हणत अस ते खायचं म्हणून क ते ब्रेड ब्रेड घे
आपण ब्राउन ब्रेड युज करू शकतोय का डायट
होय यूज करू शकतेस कि तू मग ते यूज करून तू काय कर, आता त्याच्यामध्ये आहे ना व्हेजिटेबल स्टाक लाईक आता
जस की आपण लेटस वगैरे पण युज करू शकतो पनीर,
होय पनीर पण घेऊ शकतेस बघ ते पण छान आहे वेटलू साठी बट ते पनीरच आणि सँडविचच काय कॉम्बिनेशन आहे?
होणार की आपण बघ नुसत त्याला बटर मध्ये चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो मध्ये सोते करून त्याला लेटस् मध्ये हे करून त्याला अ र्याप करून पण सँडविच बनवून खाऊ शकतोय. टोमॅटो ककडी किंवा, त्याच्यावर आता चटपटीत खायचं मन सगळ्यांचच होत. ते आता दरवेेळेस आपण मेवोणीज तर इन्क्लूड करू श तेचा मेउनीज हे अनहेल्थीज आहे. तर त्यात थोडा चटाकेपणा येण्यासाठी तिकट स्पायसी लागण्यासाठी आपण चिली आप सॉरी गॅन टाकून पनीर लेटस्ट मध्ये रोल करून खाऊ शकतोय. जर आपल्याला ब्रेड मध्ये खायच नसेल तर आपण मध्ये खाऊ शकतोय.
मग हा तस पण तू करू शकतेस अगर ते पनीरच ते करून जर तू अप्लाय केलीस त्याच्यामध्ये फिडिंगमध्ये ते टमॅटो पण काप गोल आकारमध्ये टमॅटो काप नंतर, कांदा तीन टाक खुबी तीन असं गोरकारमध्ये टाकून बनते तू बनवू शकतेस आता त्याच्यामध्ये म्हणणार की तेल अन हेल्दी अस बरोबर मग तू बटर लावू शकत तीस आता जरासं प्रमाण बटर चालतय.
म्हणजे डायट साठी तर जर चालतेस मला माहिती पण काय काय लोक कसं इक्लू करत ब. तर सुद्धा ते प्रॉपर डायट फॉलो करतात. तर त्यासाठी बोलले की. आता माझी एक फ्रेंड आहे ती प्रॉपर डायट फॉलो करते बाहेरच काही सुद्धा. खात नाही तर तिच्यासाठी मी विचारत होते
होय मग आता तनी. बटर जटरस सोडून तू अजून एक लावू शकतेस ते आहे मखन आपलं माखन असते माहित लोणी तीन काढते. हां ते पण लावू शकतेस ते तर बेस्ट आहे तेचं नाव. वेट गेन होते. फॅट नसते नसते. अरे मतलब काय आहे त्याच्या मध्ये तेवढं हे प्रोटीन असते ना. मेन आता तू म्हणाली स्वीट ब. ते ब्रेड पण स्वीटहीच असते.
ब्राऊन ब्रेड स्वीट नसते.
बट नाही दुसरं जर घेतलीच ठी. बघ तेवढं तर. चालते माखन लावलीस नाहीतर तू काय लाव लावून खाशील.
हा तेवढं तर चालणार ते.
मग ते ते नुसतं लावून फ्राय कर असं तेलमध्ये गरम नाही तर ओवनमध्ये टाक.
टोस्टर मध्ये टाकले तरी चालेल.
हा हा माझी आई तू टोस्टर मध्ये पण टाकू शकेल.
ठीक आहे. जे तू रेसिपी सांगितलीस ना ते मी नक्की ट्राय करेल आणि. तुला सांगेल कस वाटलं.
ठीक आहे बरं. अजून तुला कुठे. आपलं दुसरं रेसिपी. नाही ना मग न. की ट्राय करू मला कॉल कर काय.
हा ठीक आहे नक्की ट्राय करेन आणि तुला कॉल. करेन आणि सांगेल.
हा ठेवते.